हॅलो हा येतोय आता आवाज काय कर
काय म्हणतला काय काय नाही लाईट आहे.
आमच्या काय लाईक.
हॅलो हा ना आमच्या काहीतरी झालं लाईट. ह आमच्याकडे काहीतरी झाले लाईट नाही हा.
पाऊस किती झाला.
पाऊस ऊन बीन आहे पाऊस बिऊस काही नाही. आम्ही याला तर काही गाडी बिडी बरणार. गेो होतो आमही थोड बाहेर होतो काही गाडी. बरावा गेलो होतो गोटला
ते
पारध हा
गर्दी होती
हा गाडीती नाही चालू होतो
अ स का आम्ही आम्ही गेलो होतो आज जरा काय म गेलो होत शेंडीला ए ब पाऊसत त आज शेंंदला बाजार
ह दिवस आहे म्हणजे पाव आता काय.
ह बादर. आ पाऊस आहे इकडच्या पेक्षा जास्त प काय आता आपल्याला जे लागत आहे ते केलं ना आवनीसाठी आवनीसाठी. घेतलं ना बाजार. म. प्रगदया दि. पांढराला आमच्या कैरनेच वापरतातात ते गोंगडी आहे ना.
हर्न वा बरते. हा नाही आम्ही घोमडी वापरतोय एक जण व माांग फिरायला लागत आहे ना. त्यािच्यामु मग आम्ही घोंगडी भिंगडी आणली काय. कारण क पावसाळ्यामध्येध्ये जनवर मागे दम निघेत नाही. हा ना आम्ही नाही आम्ही येत वापरतो ह. पावसामुळे होते आणि ते कसं हिरण वरून टाकून घेत दिला का. ताण नाही किती हवां ये काही उभं राहत असल ना.
उभय ब थंडी नाही वाजते हिरण्यान गरमी राहते. हरण्यामुं गरमी राहतेय आमच्याकड थंडी नाही वाजत जास्त.
हॅलो!.
अजून काय काय चाललंय मग बाकी.
अगून. अजून भरपूर आहे आमच्याकडे पावसान लई वाईटक दिलावा आता.
पाऊसच ल आहे आमच्या हा ना कामच. करून दे्याई ना आता. अ हा काय लावलं तुम्ही. लाल गोट झाली का तुमची. लागवड झाली का म्हटला.
ह
हॅलो. लागवड झाली का म्हटलं तुमची? हॅलो हॅलो हो लागवड झाली का म्हंटलं तुमची? हॅलो हॅलो हॅलो